हॅलो.
हॅलो.
हा काय चालू आहे.?
हा काय चालू आहे.?
काही ते नाही बुवा आता दुपारचे कामं. हुं.. झोप झाली आता. हो आता झोप झाली, आता टीव्ही पाहत होती थोडीशी म्हटलं टीव्ही पाहून घ्या आता.
हा.
हा टीव्हीवर आता कार्यक्रम चालू आहे, थोडे उन्हाळ्याचे आता. हम्म नवीन -नवीन कार्यक्रम तर, हो चहापाणी झालं.
तस हो आता साडेचार पाच वाजत आले असतील ना.
हो हो चार वाजल्या ना.
हा चार वाजत आले म्हटलं आता.
हो, हो चार वाजले ना.
हां न
बोला आणखी काय चालू आहे मग?
हो आम्ही गावला होतो इकडे आज.
हा हा लग्न होता काय?
हां
लग्न होतं का म्हटलं?
नाही लग्न नव्हतं इकडे आईच्या घरी गेलो होतो.
हा हा.
लग्न नव्हतं तसंच गेलो होता आईच्या घरी भेटायले.
हा हा.
काय म्हणता तबियेती बिब्बती? हाव क्या गेल्या होत्या कुठे फिरायले म?
अ बस विचार चालू आहे आता आता ते हे आहे ना आपली रामनवमी आहे ना हा रामनवमी आहे ना तर रामनवमी रामनवमी हनुमान जयंती आता ते दिंड्या जाणार आहेत ना शेगावला आता परत.
हो रामनवमी आहे हनुमान जयंती आहे त्याच्यामुळे आता गडबडच आहे ना का.
रामनवमीला आता दिंड्या जाणार आहेत ना पाहू आता रामनवमी ते जायचा विचार चालू आहे आता दिंडी हा दिंडीमध्ये. हा हा दिंडीत जायचा विचार चालू आहे आता पाहू मग म्हटलं.
खूप गर्दी असते ना.
खूप गर्दी असते शेगावले रामनवमीसाठी हम्म. चांगलेय अ गप हा गर्दी असून ही व्यवस्था चांगली आहे ना तिथं मग.
हाव.
हम्म. पाहू म्हटलं म आता दिंडीत जायचा विषय चालू आहेत अजून ऊन ही खूप तापून राहिलं. ऊन ही खूप तापून राहिल म्हटलं आता काय माहित
हाव ना ऊन ही खूप तापती चल आरती. अडीचशे रुपयाचे टाकले परिक्षेना दादाने दीडशे रुपये दिले बर हा आरती. . चालू हा कुठ गेली रे? हॅलो.
हा हा बोला बोला.
हा इथं गाय आलो होतो आम्ही गावले.
हां हां.
त्याच्या म त्याच्यामुळे माझा नंबर त्यो
बोला सांगा आणखी काय मग नवीन सांगा आणखी काही नवीन म्हटलं.
हो पाच मिनिट थांबा पाच मिनिट. ट्रेक चालू आहे पाच मिनिट काय म्हटलं.
हा सांगा म्हटलं आणखी काही नवीन म्हटलं?
हा हा हे रामनवमीच्याना आता गर्दी येना रामनवमी.
हा हा गर्दी राहते ना नाम रामनवमीची.
कामा दंडे पुुरतात हनुमान जयंती आहे.
हम्म हम्म.
हनुमान जयंतीले वारीले जाणार आहोत आम्ही. आं.
नागपूरला गेले असणार तुम्ही नागपूरला. नागपूरला गेले असणार ना म्हटल नागपूरला गेले होते का तुम्ही.
हॅलो.
तुम्ही नाग-नागपूर ला जात असता का म्हटल, नागपूरला. हॅलो, नागपूरला जात असता का म्हटल तुम्ही.
आम्ही का.
ह गेले असणार ना म्हटल, नागपूरला गेले असणारना तुम्ही.
हां.
हा जात आसता ना नागपूरला तिथ.
हो रामनवमी ले का. आं आम्ही वारिला जाणार नाही तर शेगावला.
हो-हो बाय.
वारी नाही तर
हा नागपूरला जात असताना म्हटलं तुम्ही, नागपूरला जात असता म्ह
आवाज कमी येत आहे ना त्याच्यामुळ.
नाही तुमचा आवाज तुमचा, आवाज बरोबर येऊ राहिला. तुमचा आवाज
तसा प्रॉब्लेम येत आहे.
नाही तुमचा आवाज स्पष्ट येऊ राहिला मला.
आ.
तुमचा आवाज स्पष्ट येऊन राहिला म्हटलं.
हाव काय.
हा हं तुमचा आवाज स्पष्ट येऊ राहिला.
माझा आवाज तुम्हाला येत आहे, पण मला तुमचा आवाज थोडा थोडा येत आहे जरा.
हा तर थोडासा व रेंजचा प्रॉब्लेम अशील. रेंजमुळे
हा हे रेंजचा प्रॉब्लेम आहेच पण थोडासा काहीतरी.
हम्म- हम्म रेंजच्या प्रॉब्लेम मुळे होते तसंच.
हाव. या रेंजच्या प्रॉब्लेम मुळे अडचण येते ना.
हो-हो.
बोलायचीही अडचण येते.
हो ना. ते कसं आहे, मध्ये-मध्ये आपण बोलायला गेलो की ते थोडसं आवाज कमी जास्त होते, मग ते असं वाटतें की फोन कटला काय. मला तसं वाटते, हो असं होते जसा वाटला फोन कटलाच का आपला.
हाव ना.
हम्म-हम्म
बाकी बस वगैरे काय म्हणतात. बस, बसचा प्रॉब्लेम आहे की काय मग आता. बसचा प्रॉब्लेम आहे का म्हटलं बस, बसचा प्रॉब्लेम आहे का बसचा. बस मिळ मिळतात ना, मग कुठे जायासाठी.
हा.
गावाला वगैरे जायचं असलं तर, बस आहेत का म्हटलं.
मुलं चार.
बस, बस, बस आहे काय म्हटलं बस जाण्या येण्यासाठी बस आहे.
आरती
ओ रे बाबा.
सात.
हॅलो, हो, हो, झालं, झालं.
हाव, चा.
जा तुम्ही आता गावाला गेल्या होत्या म्हटलं, बसचा प्रॉब्लेम आहे का कुठं म्हटलं?
तिथं गावाला गेली होती ना, तर ते आज तिथं आज तेन शेवड्या केल्या
बस बसचा प्रॉब्लेम आहे का? बसचा बस बसचा प्रॉब्लेम आहे का म्हटलं बसचा?
हा.
आवाज नाही येत आहे का तुम्हाला?
ठीक आहे, मंग ठेवते ह. हाव का पाच मिनिट झाले?
बरं बरं.
काय, काय म्हणते का ती? हाव काय, हम्म.